हॅलो!
महा बोला
जेवलीस का?
हो जेवले की तुम्ही जेवला का? हो जेवले
काय केलं जेवायला?
जेवायला आ ह मसाले भात, भाकरी वांग्याचं भरीत
आणि?
मटकीची आमटी
होय का छान मटकीची आमटी कसली?
मट मटकीची पातळ आमटी केलेलीय
बरं आणि
मसाले भात पावटा घालून मसाले भात केलेला आहे.
होय का छान! छान! छान
आणि वांग्याचं भरीत तांदूळ बासमती तांदूळ आहे. घरचा तांदूळ आहे बासमती तांदूळ घरचा
होय का बरं आणि?
एकदम सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला घरच्या तांदळाचा मसाले भात
पेपर कुठला घ्यायता तुम्ही
पेपर कोणता म्हणजे न्यूजपेपर
हम
न्यूजपेपर आम्ही लोकमत वाचतो
होय काय
हा न्यूजपेपर लोकमत वाचतो
हा हा फुटबॉलच्या मॅचेस बघितल्या
कधी तरी बघतो फुटबॉलच्या मॅचेस
हम्म किती वाजता जेवला
आम्ही आठ वाजता जेवतो
रोज आठ वाजता
हो कधी आठ वाजता कधी नऊ वाजता कधी दहा वाजता अस काही रेग्युलर टायमिंग नाही
रेग्युलर जेव जाव तब्येतीला चांगलं असते
हो हो
हा आणि हे पाऊस आहे का
पाऊस चार दिवस पाऊस बंद आहे चार दिवसाच्या अगोदर प्रचंड पाऊस होता असा पाऊस होता कि ढगपुटी होईल असा पाऊस होता
इतका
हो प्रचंड पाऊस पण चार दिवस झा पाऊस नाही
होय आता कपडे खरेदी करायला जाताना ना एका ऍड्रेस सांगतो तिथं कपडे खरेदी करा बी मारठ म्हणून आहे कराड मध्ये छान छान आहे छान आहे
बर
चांगले कपडे आहेत एकदम छान
हा
ब्रँडेड कपडे आहेत खूप आवडतील तुम्हाला
बर बर चालेल चालेल सगळे हा हा हा साडे आहेत
लहान मुलांचे कपडे आहेत किड्स तर खूप आहेत खूप आहेत सर्विस पण एकदम चांगली दिली जाते तिथं डिस्काउंट पण आहेत मेन्स मध्ये पण अप्रतिम ड्रेस आहे तिथं मी बघितले स्वतः
बर बर कुठल्या म्हणजे काय काय आहे काय काय आहे त्याच्यामध्ये
जीन्स आहेत रेग्युलर पॅन्ट आहेत अरमानी आहेत असं नवनवीन मार्केटला जे छान ड्रेस आले त्या पद्धतीचे ड्रेसिंग आहे कापड छान आहे क्वालिटीच आहे कापड
ब
कापड एकदम छान आहे दर्जेदार आहेत कापड घातल्यान मी ट्राय करून बघितलीय त्याच फिलिंग खूप छान येतात साडीमध्ये पण खूप व्हरायटी आहे
बर म्हणजे कट साड्या सिल्कच्या साड्या अ त्याच्यानंतर आपल्या अ काय म्हणायचं त्याला अ आपल्या पॉलिस्टरमधल्या साड्या
छान छान सगळं छान आहे तिथं बघा कधी तर गेला तर तिथं छान ऑप्शन मिळत तुम्हाला खरेदी करायला सहज मला आठवलं म्हणून सांगितलं
बर बर
हा
ठीक आहे
आणि कॉलेज
चालू आहे
बर हा
हम्
हम् आणि किती
तुमचं जेवण झालं का? तुम तुमचं जेवण झालं का?
हमं आता जेवणार आहे थोड्या वेळानं वाढायचे आहेत अजून घरात
ह ह काय केलंय तुमच्या जेवायला?
आमच्यात भाकरी पिठलं, कांदा
नाय बर बर मग भाकरी ज्वारीच्या पिठ ठाची आहे का?
बाजरीची भाकरी खातो आम्ही नाही आम्ही बाजरीच्या बाजरीचा हा आता आष्ट्याची यात्रा माहेर भावई हा मुखवटा म्हणून छान खेळ असतो तो बघायला आम्ही जाणार आहे
बर बर बर
एकदम छान! ! कार्यक्रम आहे त्याला ऐतिहासिक परंपरा आहे, ऐतिहासिक परंपरा आहे. हं चौंडेश्वरी देवीची यात्रा आहे त्याला ऐतिहासिक, ऐतिहासिक हे त्याचा हम् पार्श्वभूमी
बर किती दिवस असते यात्रा?
पाच दिवस, पाच दिवस
काय असते यात्रेमध्ये?
त्या यात्रेमध्ये कसय माहितय आहे का? देवी राक्षसाचा शोध घेत असते. आणि त्यासाठी देवी वेगवेगळी रूपं घेते. आणि गावातून सगळ्या राक्षसांचा शोध घेत असते. त्याच्यामध्ये अ पहिल्या दिवशी दिव दिवा म्हणून एक भी असतो म्हण त्या दिवशी यात्रा सुरुवात होती तो जो दिवा आहे ना तो दिवा अ पुरला जातो आणि त्याच्यात मग हे येतात कि यंदा हा जमिनीत ठेवतात तो आणि मग परत त्याच्यावरून हा तो असा त्याच्यात हे करतात पाऊस कसा होईल त्याचा अंदाज लावला जातो परत, पिसं म्हणून आहेत पिसं पिसं म्हणजे कसं असतं? अ रुप घेती देवी हा परत आळूमुळ आळूमुळ म्हणून असे एक हे असतं काळं कापड घातलेलं हे असतात त्याचा वेशभूषा केली जाते. आणि ते गावातून पळतात हातात लिंब हे असत फांद्या आणि मुलं पळवत नेतात म्हणजे ते खेळतात तसे. त्याच्यानंतर जोगण्या जोगण्या म्हणजे पण असे चार हे असतात जोगण्या झालेल्या. आणि त्यांच्या पाठीमागे त छात्री. हे करतात एकदम म्हणजे बघण्यासारखं प्रश हे असत. महिनाभर त्यांच प्रॅक्टिस असतं अगोदर
बरं
शेवटच्या दिवशी मुकवटे मुकवटे म्हणजे देवी. ं युद्ध आहे राक्षसाबरोबर आणि इतकं पारंपरिक छान वाद्यवाज वतात. ते आपण आत्ताची जे डॉल्टी वगैरे ना त्याच्या पेक्षा अप्रतिम त्याचा आवाज असतो आणि रिदम न वाजवतात गेले कित्येक वर्ष सेम वाद्य आहे. त्यात तिळ मात्र फरक नसतो. माणसा सिंग अ पहाटेपासून वेटिंग वर म्हणजे बघायला थांबतात.
हा
आणि त्याच्यामध्ये एक आरगडी म्हणून असतो तो राक्षस राक्षसाचं रूप असतं ते आणि देवीचं रूप असतं तर मुकोटा मग ते धावा खेळतात वी माग लागते त्याच्या तो पळतो परत ते येतात आणि असं खेळ चालू असतो. आणि ते झाल्यानंतर मग हे करतात यात्रा संपते.
बर देवीचा विजय होतो देवीचा विजय होतो.
येस आणि एकदम छान ते चिटक्या मििटक्या असं काय काय प्रकार आहेत ते बघायचे आहेत मला पण अजून मी दरवर्षी जातो बघायला तुम्ही पण या
ओ हो अवश्य अवश्या आमी भेट देऊ. अवश्य देवीच्या दर्शनाला येऊ देवीच्या दर्शनाला येऊ.
फुटबॉलची फायनल मॅच बघा.
हा ह हा
आत्ता सेमीफायनल चालू होतील सेमीफायनल पण बघा.
हो हो हो हो नक्की बघू.
हा आणि चाल जव जरा चाल चाल.
हो हो हो आता आमचं वजन वाढलंय चालत नसल्यामुळं वजन वाढलेलं आहे. वजन आता साठच्या पुढे लिलं आमचं साठ किलोच्या पुढे साठ हो
कंट्रोल ठेवा तुमच्या हाट प्रमाण कंट्रोल ठेवा.
हो हो हो
हं
हो हो नक्की नक्की हम्म
आणि बाकी
बाकी काही नाही.
काही नाही वाचन वगैरे काय करताय कुठलं पुस्तक वाचतय काय करताय आता
वाचन आता सध्या काही नाही सध्या फक्त वर्तमानपत्राचं वाचन करतो.
वर्तमान पत्र जर पुस्तक एक शिवस सूर्य नावाचं पुस्तक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती त्या शिवाजी महाराजांचं नियोजन किंवा त्यांनी त्यांचा व्ह्यू. ह्याच्यावरती पण छान लेख आहेत त्यात.
बरं.
ते पण वाचन करा.
हां ठीक आहे.
शिवखेरांचं योग हा शिवखेरांची पण छान पुस्तकं आहेत.
बरं हम्म हम.
बाकी आणि काय?
बाकी काही नाही विशेष काहीही नाही रोजच रुटीन रोज चो कामकाज चालू आहे.
होय का?
हम्म.
बर बर बर आणि अ
वारीच्या बातम्या बघितल्या का?
हो वारीच्या बातम्या आम्ही नेहमी बघतो.
होय -
नेहमी चालू असतात वारीच्या बातम्या. वारीच्या बातम्या बघत असतो. अ विठ्ठल पांडुरंग नेहमी आमच्या मनात असतो.
आमच्या मनात नेहमीच वारी चालू असते. आमच्या मनामध्ये नेहमीच पांडुरंगाची वारी असते.
बरोबर बरोबर चालेल चालेल ठेऊ का करतो परत.
हा आता जेवा ह चालेल चालेल चालेल गुड नाईट. शुभरात्री शुभरात्री.